हा कट झाला भाऊ फोन स्गशी.
काय ते.
फोन कट झाला मग हा.
हो रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे होता ना होनकट झाला.
हा हा बरबर बाकी तुमचं काय झालंय शिक्षण.
माझं पण झालं की ग्रॅज्युएशन.
होय कशामधून बीएस सी होय हा हा मग सध्या घरीच असतय.
होय आता जॉब होता थोडा दिवस. हम् पण आता जरा पीएच डीला टाकायचंय आपल्याला पीजी ला टाका.
टाकणार ह ह त्या बार करणार. एक सम हा हा हा. चालतय तसं पण होतय अभ्यास करायचं म्हणलं तरी आपण ऍडमिशन केल्याशिवाय तर होतच नाही. ह.
हो नाही आणि घरी हे होतय ना घरी बसून.
हो बोर ते सगळं होईल पण ते असं घरात म्हणतोय आपण नाही होणार पण एकदाच. त्यात गेल्या शिवट पण होत नाही अभ्यास करायचं.
होय.
हम्म आणि आणि हल्ली शिक्षणाला खूप महत्त्व आहे. हला शिक्षण महत्त्वाचं राहि पडत नाही.
हो आता माझा गॅप पडलाय एक पाच्. पाच सहा वर्षाचा गॅप पडलाय त्यामुळे आता. आणि परत कसं ते लग्न हे ते त्यामुळं ते लग्नानंतर. केले डिग्रीचं पण एक वर्ष राहिलं मी लग्नानंतरच केलं.
हा हा हा.
ह. मग आता परत लहान बाळच त्यामु राहिलं आता बघू आता पीजी ला आली परत ऍडमिशन. ह्या वर्षी पण ह्या वर्षी करायचं होत पण असंच राहिल. पण मी सांगितले मी कधी पण पुढच्या वर्षी कधी. पण मला चान्स मिळेल तेव्हा मी माझी पीजी कंप्लीट करणार मला. तर मला संधी मिळायला पाहिजे.
करा करा नक्की करा हम्म फीस पण. नापूर असतील ना पण आता.
नाही आता मुलींना शिक्षण मो.
हा तरी पण आता म्हणजे जे मोठे डिग्री वगैरे घ्यायला गेलं तर. ना फीज आमचे आहेतच हम् माझ. त्याॅल्मिक च त्याला आहे बघा. एक ऐंशी हजार पर मंथ. लाय ह पर इयर लाय असे तीन वर्ष होय.
हो आहे माझ पण होत अ हे. पहिला बी एस. तिला तसं होत फी चाळीस हजार पर्यंत भरली मी पण हम्म पण आता याला विचारलंय तरी पण पंचवीस हजार तीस हजार पर्यंत सांगितले.
हा तरी थोडं लागतयच ना भराव
हा बरावं लागतंच. आणि असतेच की एक्झाम फी हे फी ते फी ते पन्नास साठ हजार होतोय.
होतेच.
नोट्स हे ते जरॉक्स हे सगळं जरी टोटल काढलं तर तेवढं होत. तेच ते स्टडी मटेरियल सगळं घ्यायला. हो तर बघते आता. हो स्पर्धा परीक्षा देते.
देतय हम हम् मग त्याचा अभ्यास कस अस घरीच करताय.
हो घरीच आता कस युट्यूब वरती वगैरे आहे ऑनलाईन क्लास. ते क्लासेस हे कर. जॉईन करते किंवा असं आता युट्यूब वरती असं पण असतातच नाही व्हिडिओ सगळे.
होय प्रश्न वगैरे असतात होय. असतात सुरू त्याच्यावर हम्म तयार असतात. हा हा हा.
आता दिले दोन तीन एक्झाम.
दिलाय हम ह.
मी द म्हणजे अभ्यास न करता मी पेपर दिले. ण त्यात पण चगले मार्.
चांगलाय कि मग.
मग मला असं वाटतंय खरच मी जास्त अभ्यास केला तर पडत. तील मला मार्क पण ते अभ्यास करायच पाहिजे ना मी.
होय न अभ्यास करता एवढे चांगले पडल्या म्हणजे अभ्यास केल्यानंतर पडतीलच की चांगली हो.
मी सहा महिने झाले जॉब बंद केला नाही तर मी तेव्हा जॉब करून फक्त पेपरला सकाळी गेले ते पण जाताना पुण्याला पडलेला नंबर जाताना फक्त गाडीत जेवढं दोन तीन तास ट्रॅव्हल केलो तेवढाच जे जे काय वाचलं तेवढंच.
चांगलंय की मग ह् हम् कुठली परीक्षा दिली आता?
अ ते ल आपली लॅपटेक्निशियन होतं.
हा हां हां
त्यामध्ये दिली.
हम्म हम हम् हम चांगलेय
हम् म एक माझ्या मते दोन चार मार्कासाठीच ते राहिलं.
होय फक्त चार मारकांसाठी बापरे आणि दोन तास. दोन तीन तासचा अभ्यास चांगला आहे की मग तुमचा. लक्षात राहते हां आणि जनरल नॉलेज पण चांगलं असेल तुमचं?
हा जनरल नॉलेज आणि मी जॉब करतानाच आता जस शाळेत जॉब केलं तर मग शाळेतला पण पूर्ण अभ्यास जास्त आहे.
हा हां
जॉब करतानाच मी शाळेतला म्हणजे हे टीचिंगच केले ना. त्यामुळे ते पुस्तक पण माझ्या हा हातातून गेलेत सगळं. हा लक्षात राहिले.
हा चांगलंय
ह्
मी पण नाही म्हणतेय करायचं म्हणून पण नाही होतच नाही आता तर लहान तो दोन वर्षाचा असल्यामुळे अजिबात नाही होत मला अभ्यास. हम्म हा मग वेळ मिळतोय. हा तस होतय नाही तर नाहीच.
मग मी कसं त्यालाच घेऊन जात होते ना त्याला सोबतच घेऊन जात होते जॉबच्या ठिकाणी पण. त्यामुळं त्याला पण सवय लागली शाळेची आणि सगळं झालं.
च होय चांगलं आहे म आता पण परीक्षा आल्या तर देत असाल ना?
तो स्वतः चालाय आता एक मग ते आता बघायचं. हो जवळ होतं.
हम्म
पण आता नाही आता बंदच केलं राहू दे म्हण दुसरं काहीतरी म्हणजे आपलं प्रोेफेशनल काय बघायचं.
कायतरी बघायचं हो
हम्म असेल तर आहे हे अभ्यास चालूच आहे.
आपला आहे ते आहे. ते आपण असं होतय आपण आपण जे केलेय त्यात. सुरुवातठ कराय
अ आवाज येत नाही आहे तुमचा व्यवस्थित रेंज नाहीय काय? हा हो आता तुम्ही काय बोलत होता ना ते सगळं अस हे होत होत. कट कट कट होत होत. हा नेटवर्क प्रॉब्लेम असेल मी पण आले बाहेर त्यासाठी नेटवर्क प्रॉब्लेमेत.
हा हा हां
ह जरा इश्यू होता तर कसं आभाळ झाले ना त्यामुळे जरा हम् रेंजचा प्रॉब्लेम येतो
खूपच असतोय पाऊस आहे हम्म पाऊस आहे का तिकडं
पाऊस नाही पण ढगाळ वातावरण आहे ना
हम्म हम्म हम् इकडे थोडा आहे जरा चालू बंद चालू बंद सुरूच आहे त्याच
होर आमच्याकडे नाही चालू काही नाही झाला फक्त आभाळ झाले तेवढच मग आज काय नाहीत आहे कालपसून नाही
खूप हाल होत हम्म पावसाळ्यात वगैरे हाल होते मात्रच हम्
कुठं बाहेर जायचं नको
जायचं खर कॉलेजच्या वि जायला लागते कॉलेजच्या विद्यार्थ त्यांना मात्र काही करून जायलाच लागते तुमचा पाऊस असो किंवा नसो
एक महत्त्वाचा कॉल आयला त मला करू एक थोड्या वेळाने करताय
बर बरं बर चालेल चालेल हा ओके चालेल हा